हा
हा मॅडम मी श्वेता बोलते.
हा हॅलो.
ह हॅलो नमस्ते मॅम मी श्वेता बोलते ह मला तुम्हाला म्हणजे मला ना तुमच्यासोबत प्रवाश विषयावर थोडं डिस्कशन करायचं होतं ट्रॅव्हल्स बद्दल
हा ओके आपण करूया डिस्कशन.
ओके चालेल ओके थँक यू मॅम तर मॅम प्र प्रथम प्रवास म्हणजे अ आपण नॉर्मली म्हणजे जे ट्रॅव्हल्स करतोय फिरण्यासाठी वगैरे त्याबद्दल आपण बोलूया तर माझ्या मते माझ्या मते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाने प्रवास हा हा म्हणजे आपला आनंददायी जीवनासाठी प्रवास शिक्षणासाठी ते असु शकतो व्यवसायासाठी असू शकतो तसेच पर्यटन किंवा नातेवाईकांना भेट ण्या देखील असू शकतो काही प्रवास आपण धार्मिक म्हणून देखील करतो म्हणजे देव देवासाठी देवांच्या भेटीसाठी आपण जातो हा देखील हा एक प्रवासच आहे प्रवासाचे वेगवेग प्रकार आहे. जसे की आपण बसमधून प्रवास करतो. जलप्रवास तसेच रेल्वेने देखील खूप छान आनंद मिळतो रेल्वेने आणि हवाई म्हणजे एरोप्लेन देखील आप आपण प्रवास करू शकतो.
हा हो ते पहिल्यांदा तुम्ही हो मॅम पहिल्यांदा तुम्ही म्हणला की अ मोस्टली जास्त करून लोक फिरायला जातात किंवा पर्यटनासाठी जातात देव म्हणजे हा यात्रेसाठी जास्त म्हणजे जास्तीत जास्त अ लोक पर्यटनासाठीच जात असतात असे मला वाटते कारण का लोकांना फिरण्यात जास्त मजा येते आनंद वाटतो त्यामुळे जास्त करण तरी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाण ते अ अ
पर्यटनामुळे हा ताजे तवाने देखील वाट
हा हा फ्रेश होत त्यांचा हा त्यांचा जो काही कंटाळा असतो कंटाळा होतो त्या नाहीसा होत त्या त्यासाठी अ त्यांना ते म्हणजे एकदा सांगायचं गेलं तर त्याचं म्हणजे मन मोकळं करण्यासाठी किंवा महिनाभरात किंवा वर्षभरात जो काही कंटाळ आलेला असतो तो सर्व निघून जाण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग करतात. ते ता तिथली निसर्ग निसर्गरम्य परिसर तिथं आनंद घेतात असं माझं मत आहे.
होय, आणि प्रवासामुळे आपल्याला नवीन ठिकाणांची माहिती ती देखील मिळते नवीन लोक आणि त्यातील संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीचे जसं की साडी आपल्या कोल्हापुरा मध्ये साडी पर्याय म्हणजे पूर्ण पायतान, साडी असे वेगवेगळे जसे साऊथ मध्ये साऊथ हा साऊथ मध्ये असं व्हाईट कलरची साडी
होे हा हा तिथल्या, तिकडल्या हा हा तिथली कल, तिथलं तिथली भाषा तिथलं, तिथलं हा तिथलं जे काय स्पेशलिटी आहे ते लोक क‌ जाणून घेण्यासाठी लांबून लांबून येतात, हा.
ध्यान वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान म्हणजे, तिथे कोणती भाषा बोलली जाते, कसे वाग
हा कसे वागले जाते, को कुठला पेहराव केला जातो?
होय, आणि अनुभव हा सगळ्यात मोठा म्हणजे मला वाटतय धडा हाय. आणि तो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणीच जाऊन मिळतो.
हा आणि त्यात हा
प्रवास करताना जी आवश्यक काद कागदपत्रे आहेत, जास्त करून डॉक्युमेंट्स म्हटल्यावर आधार कार्ड आपल्याला आधार कार्ड महत्वाचं आहे नेण्यासाठी कारण रूम्स वगैरे तिथं फिरायला गेल्यानंतर एखादे आपण म्हणजे हरवलं वगैरे किडनॅपिंगचे प्रकार वगैरे घड म तिथे आपले डॉक्युमेंट्स आवश्यक म्हणजे असणे आवश्यक्य आहे.
हो डॉक्युमेंटस असणे आपले आधार कार्ड आप ले जे काही महत्त्वाचे म डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे कारण का अनेक ठिकाणी जर आधार कार्ड असेल तरच तिथे आपल्याला एंट्री मिळते.
हो तसेच वेळेचे नियोजन मेन मुद्दा वेळेचे नियोजन जाऊन यायची वेळ देखील आप
हा गरजेचं आहे हा, हो हो नक्कीच.
हं आणि पर्यटनाला जाताना अश्- जाण्यासाठी आपल्याला मौल्यवान वस्तू लागतात, आपण काही दागिने नेलेले असतात.
हा हो हा- त्यामध्ये लॉ् लॉकच्या बॅगा अशे वगैरे म्हणजे सेफ्टी गरजे अस जास्त करून लोक पर्यटनासाठी आ मौल्यवान गोष्टी नाही घेऊन जात, असं मला माझ मत आहे. कारण का त्याची सेफ्टी महत्त्वाची असते आणि त्यात खूप महागड्या वस्तू असतात आणि पर्यटनला जाताना जास्त करून कपडे म्हणजे जे काही ग म्हणजे त्या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक आहे कपडे जास्त करून कपडे कपडेचं अ घेऊन जातात अस मला वाटते आणि अ दुसरं म्हणजे आपलं अन्न अन्न म्हणजे त एकेकांना बाहेरचे खायची सवय असली तर ते बाहेरचे अन्न खातात व जास्तच लांबचा प्रवास असेल तर अ घरी बनवलेले जेवण. हे घेऊन जातात अस मला वाटतय.
हो आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी देखील राहते बाहेरचं पाणी पिल्यानंतर अन्न खाल्ल्यानंतर
हा, हा त्यामुळं हा हा आणि पर्यटनासाठी जास्त कुनोन लोक अ काश्मीर
थंडे हवेचे ठिकाण राईट ठिकाण हा जस की महाबळेश्वर. हो माझ्या जीवनातला म्हणजे मी प्रथम माझ्या कुटुंबासोबत मी महाबळेश्वरला गेले होते तो एक जीवनातल्या माझ्या आनंददायी अनुभव होता मला तेथील खूप ठिकाणी पाहायला देखील मिळाली म्हणजे लोक तेथील लोकांची ओळख कळाली. ज्ञानात मला भर पडली तसेच मला सिरियसली प्रवास करायला खूप आवडते गेल्या उन्हाळ्यातच मी महाबळेश्वरला गेले होते. ते सकाळी लवकर बस मधून गेले होते प्रवास सुरू केला प्रवासादरम्यान उंच डोंगर झाडी निसर्गरम्य दृश्य असं मला दिसत होत तर पूर्ण मन आनंदित होऊन अस आश्चर्यचकित झाले होते
हा हो हो महाबळेश्वर खूप छान हा खूप छान आहे तिथे जास्तीत जास्त खाणारी जण म्हणजे उत्पन्नेतले जाते स्ट्रॉबेरीचे आणि ते तली स्ट्रॉबेरी खूप गोड चवीला असते देशभरामधून लोकती ते स्ट्रॉबेरीचे स्ट्रॉबेरी खाण्यासाठी किंवा तिथल्या अ परिसराचा आनंद घेण्यासाठी जास्त करून महाबळेश्वरला भेट देतात
हो सकाळच तर दृश्य अस अविस्मरणीय असत तिथ आणि हो खूप खूपच त्या मही अ फेना तलाव ते पण लावतात अस बघतच बसावं असं होतं ते तसेच तथील आम्ही थोडे पॉइंट्स देखील पाहिले पॉईंटस देखील पाहिले जसे प्रतापगड किल्ला देखील आम्ही बघायला गेलो आणि बोटिंग मला बोटिंग खूप आवडते खूप म्हणजे खूप बोटिंगचा आस्वाद देखील आम्ही तथे घेतो कला
हा हो खूप असे म्हणजे अ इंडिया मधले असे खूप ठिकाणे असे आहेत की खूप म्हणजे खूप आनंद मिळतो त्या ठिकाणी जाऊन आणि तिथला निसर्गाचा आपला आनंद घेता येतो आणि जास्त करून आपल्याला किल्ला ना किल्ल्यांना भेट देऊन
हो आणि आपल्याला ऐतिहासिक माहिती देखील कल्यामुळे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात काय घडून गेल हे सर् माहिती
हो ते सगळं अनबिलीव आहे खूप खूप म्हणजे खूप अनबिलीव आहे कारण का तिथे जास्तीत जास्त म्हणजे महाराजांच्या विषयी तिथल्या सैनिकांनी विषयी तिथे कसं केलीय
क आपलं आपण आपलं स्वराज्य म्हणजे
स्वराज्य कस निर्माण झालं हा तिथले गायडन्स असतात ते खूप आपल्या छान तिथली माहिती देतात तिथल्या तिथल्या तिथल्या जागेबद्दल त्या किल्ल्याबद्दल तिथल्या म्हणजे खूप खूप खूप अशा जागा आहेत की आपल्या त्या माहत सुद्धा नाही अ राजे महाराजे तिथे युद्ध लढून गेले आहेत अनेक लढा झाल्या आहेत त्या लढाविषयी आपल्याला माहिती सांगतात हो चोर दरवाजे आणि गुप्तखन सगळ्या अशा अ आपल्याला त्याच्याबद्दल तिथली माहिती साधा मग आपल्याला माहित हो की बाबा आपल्या किल्ले असे आहेत आणि मग ते आपल्याला ऐकून खूप आनंद होतो की आपल्या या विषयी आपल्याला आता ह काळात माहिती झालेला आणि आपण दुसऱ्यांना सुधा ते शेअर करतो
म्हणजे थोडक्यात जेवढं पुस्तकी ज्ञान आपल्याला मिळत नाही तेवढं तिथं ट्रॅव्हल्स केल्यामुळे म्हणजे प्रवास केल्यामुळे आपल्याला ज्ञान ह आणि वेगवेग म्हणजे आनंद लुटताय. त परत धार्मिक जरी असेल. तरी देवाधर्माचे इथे स पर्यटन तसेच नातेवाई ोबत गेला तर खूपंद वे वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहायला मिळतात लोकांचे विचार वेगवेगळे असतात.
हा आणि पर्यटनासाठी जास्त म्हणजे कोकण कोक कून यई़ वेरी बोटिफीलल खरोखर खूप छान कोकण आहे. आणि जास्त करून आपल्या महाराष्ट्रातली लोक कोक. कोकणाला भेट कोकण भेटतात तिथं मालवण सिंधुदुर्ग तारकर्ली इथे जाऊन अ खूप म्हणजे खूप त्यांना आनंद होतो आणि तिथं सारख सारखं जावं वाटतं आणि वर्षातून ति न नक्की एकदा भेट त्या कोकणाला देतात अस.
हो असं बोलतात हो असं बोलतात प की त्याच्या े आपल्या भारतात असे एक. मेव ठिकाण आहे कोक. थे जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि तेथ हर चार झाडी डोंगर दऱ्या फिरायला म्हणजे ज शिराश मणे एकदम
निसर्गरम्य परिसर इथे लोकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतो त्यामुळे लोक सारखं सारखं पुन्हा पुन्हा त्या त्या कोकण कोकणाला भेट देतात.
हो कोकण व्ेहेरी गुड आय लाईक इट तसेच आप आपल्याला त्यामु म्हणजे नवीन संधी मिळते म्हणजे तिथे फिरून तिथून लोकांची ओळख फिरणे ज्ञानात भर असे वेगवेगळे आपल्याला उपयोग होतोय तसेच ट्रॅव्हलिंगमुळे मू म्हणजे ऑफ असेल. तर मी तर माझा मूड ऑफ असेल तर मी पहिला ट्रिप काढते फॅमिली सोबतच. फॅमिली सोबतच मजा येते तसेच फ्रेंडस सोबदखील होते आम्ही फ्रेंडसोबत देखील फिरायला जातो. खूप मज्जा येते.
फ्रेंड्सोबत तर खूपच कारण का आपल्याला जी फॅमिलीबरोबर एन्जॉय करता येत नाही तो आपल्या फ्रेंड्सची सगळं शेअरिंग केअरिंग होतं आपलं त्यांना कसंही म्हणजे आपल्याच एजची सगळी असल्यामुळे आपल्याला सगळंच त्यांना तुच्याशी सगळं शेअर करत तिथल्या गोष्टीचा जास्तीत जास्त आपल्याला आनंद घेता येतो.
हो मला तर कोकण साईड खूप हा खूप आवडते तेथील डोंगर दऱ्या नदी नदीमध्ये हा नदीमध्ये पाय वगैरे ते धुने खेळणे तिथून बॉल वगैरे
हा आणि जास्तीत जास्त गणपतीपुळे कोकण पणंतर समुद्र आहे तिथे हां आणि हां आणि तिथला महाप्रसाद गणपतीपुळ्याचा महाप्रसाद आणि म्हणजे कोकण हा खारे फणे तिथला म्हणजे कोकण हे असं एक ठिकाण आहे की तिथे आपण खूप मजा करू शकतो तिथे आपल्याला स म्हणजे देवाचं दर्शन पण घेता येतं परत आपल्याला समुद्रात खेळता येतं म्हणजे सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो कोकणामध्ये कच ट्रॅकिंग म्हणजे ट्रेकिंग असू दे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिथे आनंद घेता येतो.
हो. प्रवासामध्ये आपल्याला म्हणजे संस्कृती देखील कळते ते ना आता आपल्या साईडला हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी मी बोलले तुम्हाला पुरणपोळी खातात तिकडच्या साईडला कोकण मध्ये वेगवेगळे अन्न पदार्थ हा मासे हा मासे तेथील भाषा देखील वेगळी असते मराठीमध्येच पण वेगळी हा अ भाषेमध्ये पण ज्ञान पडते आपल्याला हा मका आपण हा आपण बोलतो की मला तस तुला मका तुला काहीतरी सांगायचये असं वगैरे असे म्हणजे वेगवेगळ्या ज्ञानात भर भाषा हा आकर्षित करून घेते हो लोक देखील खूप प्रेमळ असतात एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून चहा म्हणजे जेवण केल्याशिवाय पाठवत नाही ते ती लोक खूप
खूप छान असतात हो खूप प्रे प्रेमळ असतात कोकणातील माणसं
तेथील जेवण हे चुलीवरचे असत य यआणि असा पाऊस पडाला लागला आणि तिथली गरम गरम भजी म्हणजे पूर बाहेरच्या साइडला हे म्हणजे अन्न पदार्थ वगैरे छान स्वच्छ परिसर देखील स्वच्छ निसर्गरम्य
हो हो खूप छान असतं कोकण कोकण हे जर खरोखर छान हाय. खरोखर म्हणजे खरोखर कोकण म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी आणि तिथल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मन मोकळं होण्यासाठी किंवा तिथल्या अं आपल्या म्हणजे अजून आप आपण खूप टेन्शनमध्ये असो किंवा आपला अं जो काही थकवा घालवण्यासाठी सगळ्यात जास्त बेस्ट ठिकाण म्हणजे कोकण.
कोकण हो बरोबर आहे, कोकण सारखी अनेक अशी ठिक काय नाई आहेतच. कि ती काश्मीर तुम्ही बोला की लोक जास्त करून बरफाळ प्रदेशात म्हणजे बरफाळ